आवाज येतोय का?
हा येतोय, तुम्हाला?
हां येतोय.
हां हां
चहा पाणी झाल का?
होय झाला आत्ताच. तुमचा?
हा झाल.
हा काय करताय?
काय मी घरीच असते. तुम्ही?
मी पण घरीच असते.
ह जेवणाला आता घालताय का? वेळ लागल.
नाही गं आणु नंतर साडेसहा सातला.
हम्म हम्म
तुम्ही?
आम्ही जरा लवकर घालतोय अ साडे पाच सव्वा पाच वाजता.
पाच लवकर.
होय आम्ही लवकर गमते म्हणजे आठला तर आम्ही जेवतोय.
होय काय.
होय
कुठे राहता? हा कुठ राहतय म्हटल? हां हां ते मगाशी बाळ झोपत होेत ना म्हणून फोन उचलुन केला.
हां तुम्ही कुठे राहताय?
आम्ही उपरी
हां हां
त्यांना.
ते हॅलो, हा बोला कि.
पोर तूमासनी?
हा मुलगा दोन मुलगे आहेत. तुम्हाला?
मला एक मुलगा आहे.
हां
बारका हाय वर्षाचा आत्ता.
तो वर्षाचा, माझी मोठी आहे.
होय हा हा म्हणजे आता गेल्या महिन्यात वर्ष झाल.
मग सेलिब्रेशन मोठ नव्हत का?
होय मोठ हॉल ला होत.
हा हा मेनू काय होता?
मेनु पुरी अ कुरमा परत आम्रखंड.
हा हा
ह पोर आता शाळेला गेला?
होय एक शाळेतन आला आणि एक आत्ता झोपून उठलाय.
होय हां हां
आता काय निवांत.
होय निवांत आहे.
हा हा
हो तुम्ही? काम काय करत नाही का? म्हणजे बाहेर जायच नाही का.
नाही नाही आम्ही घरीच असतोय.
हां
तुम्ही जाताय काय?
नाही जाई. आम्ही घरी रुमाला पॅकिंगला आणतोय.
कसल पार्किंग? म्हणजे ह्याच
हात रुमाल ते पांढर जेन्टस रुमाल.
हा हा हां पॅकिंग करताय का?
हा पॅकेंगला आणतोय गारमेंट मधले.
हां मध्ये दिवस दिवसभर बिझीज.
होय
हम्म मग ते बाळ करू देतय का ते आता?
वडावडी करतोय करतोय त्यात मग सासवा अन मी बसतोय. हम्म आता सासूबाई गावात गावाला गेल्यात म्हणून आता दोन दिवस नाही आणल.
देव दर्शनला गेलेत काय?
नाही गावाला त्यांचे वडील वारलेत ना परवा.
हां हां
हो ते मामाांनी बोलवलं त्यासनी. त्यांच्या भावाने बोलवले होते ते तोंड गोड करायला.
हा हां तिकडे गेल्या.
हम्म
मग काय निवांत.
होय
हम् हम्म
आता येतील ना एक तासाभरात.
होय मग काय रुटींन चालू.
होय हम्म
मग काय जेवणाला काय आहे आज?
जेवणाला अस मिसळ बघायची का मिसळ करायची. करायची नाही तर मग भाकरी भाजी.
ह हा मिसळ कशी करताय मग?
मटकी भाजून त्यात हे घालतो. आपला कांदा फोडणी टाकतोय कांदा आणि लसूण लसूण खोबरं बारीक करून.
हा हां
मिसळ मसाला थोडा. थोडा चाट मसाला.
घालताय काय?
हां हां
उकडून घेत नाही का? का भाजताय.
नाही भाजतेया मटकी.
हा हां
भाजून जरा मिक्सरला मोठमोठ बारीक करून घेत.
हां
हम्म तुमच्या काय आहे?
आमच्यात आज चपाती, हिची मेथिची भाजी. अ आणि मोडाची आमटी.
हा मी सकाळी केलेलो मुडाची आमटी डब्याला.
हां
आम्ही पण म्हणजे आता पावसाळ्यात जास्त म्हणजे मोडच खात्यात. आवडतय ना सगळ्यासनी.
होय हा हां
पाऊस आहे का तुमच्याकडे?
होय आता चालू झालाय बघा. तिकड?
हो इकड चालू आहे की.
हा हां
आता चालू झालाय मध्ये बंद होता पाकच.
होय आठ दिवस कडक ऊन पडलेल. आठ दिवस कडक ऊन पडलेल.
होय उन्हाळ्याच ऊन पडलेल.
हो आता सकाळपासून चालू झालाय पाऊस.
सकाळी जरा झिरमट पडला तिथून आता पडायला मग.
हो तिकडच म्हणजे बारीक तरी इकड असा मुसळधार लागालाय.
होय
होय
आत्ता आता लागायलाय जास्त जरा.
होय काय शेता काय काम?
नाहीच शेत आमच.
शेत नाही का?
नाही नाही.
हां
हम्म
आमच्या इकडले चालू झाल्यात आजच्यान.
होय? हां हां.
आता पेरणीतेन झाल्यात वाटतं.
होय आता रोपा चालू हाईता.
हां हां म्हणजे आमचं तिकडं सासूबाईंच्या माहेरी आहे नाही रान.
हां हां.
तिकडे पेरण्या चालू होत्या आता झाल्यात.
हां हां, इकडं आमच्याकडे पण असते तुमच्याकडे म्हणजे काय पिकतय?
तिकडं काय हे बाजरी.
गहू, बाजरी काय? उम्म आमच्या इकडं अ शेंगदाणा नाचणं, परत भात, ऊस
हां आता जास्त शेंगदाणाच लावत्यात वाटतं?
नाही तसं नाही असं म्हणजे जास्त प्रमाणात नाही, खाय म्हणजे आपल्याला ह्या वर्षासन त्या वर्षापर्यंत पुरेल इतकंच जास्त नाही. आणि भात पण कसं ह्या वर्षासन त्या वर्षाला पूरपर्यंतच म्हणजे जास्त प्रमाणात असं कोणतंच पिक घेत नाहीत. जास् हा जास्त उसाला असतय वो.
होय
हम्म त्यामुळं.
हां हां.
तेवढं जास्त नाही, तिकड काय म्हणजे बाकी काय पाले भाज्या तेन काय करत नाही काय?
हिकडं एवढं नाही जास्त, म्हणजे आमच्या इथं आहेत समोर तेनी काय जास्त आता आणि शेंगात लावतात, पाटलांची हायत ती.
हां हां.
हम्म हम्म पेरण्या झाल्यात आता पाऊस लागालाय आता
होय, बाळाला काय करून घालताय का मग दुपारचं?
आमच्या इथ दुपारी वरण भात नाही तर, दूध भात असं.
असं म्हणजे कायतरी वेगळं
शिरा कवा तर म ते शेवाळ्याच ते उपीठ.
हां हां.
गोड शेवाळ्या.
खातोय का गोड?
होय खातोय की.
हम्म हम्म. अ असं म्हणजे अ रव्यात कांदा, टोमॅटो घालूनं असं म्हणजे धपाट करून देत नाही का?
हां हां, नाही ते अजून.
खातोय का म्हणजे आता एक वर्ष कंप्लीट झालंय म्हटल्यावर आता खाणार की ओ तो.
होय म्हणजे भाकरीे तेण घालतोय सगळं
हम्म.
भाकरी खाते. चपाती खाते.
म्हणजे आतापासून सवय झाली पाहिजे. आपण जे काय खातोय ते सगळं.
होय. जे आपण खातो, सगळं खातोय तो आपण जे काय खातोय ते. रव्याच तेवढं जास्त घालत नाही.
नाही काय?
मग ते सकाळीच डबा, त्यामुळे मी ते तांदळाची खीर- -ते. तांदूळ आणि मुगडाळ बारीक करून ठेवते. शिजवून ते घालतेया. हम्म. हं. ती आंघोळ का केला का झोपतेय ना? तास दोन तासभर.
रात्रीची घालताय का अंघोळ?
नाही सकाळीच घालते आठ नऊ वाजता.
हं. हं.
हिची अंघोळ झाली- आम् झोपून उठला की जरा भात दूध भातंवा तर वरणफळ-
हो. हो.
ह आत्ता म्हणजे जास्त थंडीच केळ द्यायच नाही. कारण म्हणजे अ गॅस- गॅस्ट्रो होतोय ओ म.
होय. केळ पण खाते तोवर जरा आता ऊन पडलेलं ना मधी?
थंडी नव्हत ते. म्हणजे थंडी जास्त वाढली की केळ जास्त प्रमाणात द्यायचं नाही.
होय. ते थंडच्या वातावरणा गार असत ना ते?
होय ते पण गार असतंय.
त्यामुळें जास्त- द्यायचं नाही. अस म्हणजे रवा असं अर्धा तास म्हणजे भिजत घालायचा आणि- अ कांदा टोमॅटो घालून पॅनवरच - अ चपातीच्या तव्यावर हे करायचं. असं म्हणजे त्याच- काप करायचे. छान होते त्याने. गरम गरम बाळाला खाया घालायच.
पाण्यात घ भिजवून का?
ट्राय करून मला खाते कि ते म्हणजे -
हा.